हो.
लागला लागला.
होय.
बंटी जेल से फरार.
बंटी लई हसू लागला. भ्यायला लागलं आज. कसं काय? काय झालं तल?
खुश आहे गडी खुश.
आ. आरे.
ह
बन्टी.
आज काय मग? फ्री आहे का काम सगळं?
हो. फ्रीच आहे सध्या आता. जरा, अभ्यास करा म्हटल बॅक लॉकचा.
बॅक
हो.
ट्रिप कॅन्सल कराव का मग?
काय डेट आली तर कॅन्सल कराव लागेल.
रिफंड होते का?
रिफ़ंड? होईल ना.
सगळं?
सगळ नाही होणार. कटल.
हम्म. ते काय गड्या? ते मी ॲड- ॲड पाहिली ती.
कोणती?
ते मेक माय ट्रिप ॲप नाही का?
हा -हा.
तिथं तिकीट घेतलं तर समज ते कन्फर्मच - करता आणि समजा कॅन्सल जर झालं तिकीट - वेटिंग वर.
हम्.
तर मग ते तिप्पट पैसे देतात आपल्याला -
चाल कच आहे मग टिप्पट पैसे - तसं नसतं ते कॅन्सलेशन - कायतरी शंभर रुपये कमी देते वाटते!
ते काय तर र नाही कॅन्सलेशन नाहीच नाही रे -
देले ना - नाही.
हम्म, पॅकिंग दिली त्याने -
आ.
तयारी झाली का नाही?
तयारी काय काट -काट
बूट गीता ऑर्डर कधी ते ऑर्डर -
ह ना बूट मागतला ना बूटी येईल आपला -
कितीत घेतला -
बूट घेतला, साडेतीनसो -
कोणताही वापर कर -
या शॉप स येत
स्वस्त, लय स्वस्त द्यायला बूट -
जास्त काही पाहिला नाही मी आपण करून टाकणार रात्री -
दिसला का नाही रात्री बरोबर -
काय हां सांग आठव न राहिला मग बरोबर -
कलर तर आठवत असेल -
कलर होता स्कीिन कलर होते.
हम्म स्कीन कलर -
पांढऱ्या पॅंटीवर बरं दिसते.
हाव माय त कोणता कल्लर आहे काय माहिती निळा
त्याकडे बुटे
होना.
कोणाचं.
आत्ता घेतला ती आशिमचे
गरठेडे
हाव.
का दाखवला नाही.
वा. काय मग.
दच आगू प
आंघोळ काय आंघोळ उशिरा करतात आंघोळ. हो फ्लिपकार्ट वून
टक बर
हम्,
किती चा आहे रे.
अ सहाशीच पडला ती.
अा स
खालून पण हे जाड नाही झालं.
नाजुक आहे का?
हम्म, नाजूक आहे ना.
म्हणजे कडक नाही?
नाही. नरम आहे नरम.
मग ते,, चिखलात नेले का मी
हाव घसरत बीसरत नई.
नाही चिखल चिपकत नाही लवकर त्याले जास्त.
हम्म पण ते, दपते खाली ते लवकर.
झीस्तेती, जास्त शिमटावर चाला लागलं की.
हम्म हम्म.
रनिंग साठी नाही म्हणा ती.
हम्म आज कस काय बाहेर नाही आयली कोणी?
आलता, फोन आलता ना आपली
कोणाचा?
गोलू दा चा.
हम्म गेलं असल वापस घरी.
हम्म ना सकाळी सकाळी डिस्टर्ब.
हम्म डिस्टब करली का?
हम्म
पॉवर बँक, हाय कोणाकडे आपल्याकडे?
का?
पॉवर बँक
अ ट्रेन काय.
अरे ट्रेन आरामशीर होती .
अ काय मग, लॅपटॉप हे लॅपटॉप वर होती ना.
कोणाचं लॅपटॉप?
लॅपटॉप घिल ना?
कोण?
तु?
अरे, खर तर लॅपटॉपच वजनच किती.
किती किलोच हाय ते?
दोन किलो
हम्म बर.
कोटी न्यायालय परवत नाही ते, हलकं पाहिजे तसं.
ह. लॅपटॉप, फक्त लॅपटॉप हे आपल्या पै समजा..
हम्म.
तर त्याला प्रिंटर कनेक्ट करून, जमते का?
चालते ना. प्रिंटरच काय नई, बोर हो जास्त जास्त एक दोन दिवस फीट काढची, तिसऱ्या दिवशी काय काडू समजणार नाही.
नाही कसं म्हणाला काम पडते.
जास्त काय, एक दोन वेळा काम पडते म्हण.
सेकंड हँड भेटलेत पाय तवर.
ऑपरेटर
हम्म,
ते कोणत मार्केट राहत तिकडे होत सेकंड हँड.
हम् डीिवायस बीटक
हो फोन भेटतात लॅपटॉप भेटतात
म म तरर पाच होत
लॅपटॉप काय पण तेी जरा मार्क सांगतात रिफार बीच
हम् हम्म प्रिंटट भेटला असत तर
ठीक पिंटर कितीच असते काय पिंटर
ह हमम ह दहा पंधरा लोक चांगले सग
हम् हम
बर का न सांने
हम्म
म्ह श्रीने केला का नाही मण
नाही काल राहिला त्या
कात तिथं कोणा लन गेला
नाही रात्री नाही गेला
हो
आज करायला लाग
ज करे ह
हम्म आपला दुसरा मोबाईल आण दो नाज
हा ह
ह गिलीिकवींश
ह तू हस आवाजज आता किती काय
नाहीय माटलाेज केलीिक
ह र चिमणी आडू लागली दोन्ही मोबाईलचा आवाज येऊ लागला
हम्म हम्म आताने ययत यथ का बरोबर वलू वलू हॅलो वेल वयल वैल वन टू टू